हॅलो हम्म झाल का जेवण. हो झालं की जेवण. हो झालं कि मगाशी झालं जेवन. काय नाही बघा बसले निवांत म्हटलं तुम्हाला कॉल करावा आता
ह ह ह.
बाकी काय म्हणत पिल्लु झोपले बघा. पिल्लू झोपले म्हणून तर कॉल चालू आहे.
होय ना.
त्यातलं पण चालू आहे त्याचं उळ उळ उळ शांत झोपत नाही तो हम्.
हा. सुट्टीचं मग आता कुठं जाणार शनिवार, रविवारी.
नाही घरी आता ह्या लहान असल्यामुळे कुठे आणि पाऊस पण सुरू आहे ना. म कुठं जानच होत नाही आमचं बाहेर
होय पाऊस आहे आता तिथं.
पाऊस होय सुरू आहे बघा आज सकाळपासून चालूच आहे.
होय.
मोठा नसेल ना बारीक असेल.
मोठा नाही बारीक आहे पण चालू आहे सकाळपासूनच.
होय ना.
त्यामुळ मग जात नाही कुठं बाहेर सुट्टीचं. इकड पण बारीक होता सकाळी.
ह हा तिकडे रंकाळायला वगैरे जातोय आम्ही संध्याकाळ म्हनल की
हो तेवढं बरं वाटतं ना बाहेर जावुन् आल की.
होय. ह बाहेर रंकाळ्यावर थोड थोडा वेळ त्याला एक
आता बोटिंग चालू असत का हो हो. पावसाळ्यात चालु असत.
होय चाल
हो मला वाटलं पावसाळ्यात बंद असेल हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो